हा बोला कि हॅलो आवाज येतोय का... हा काय करताय..
काय नाही स्टडी करतोय.
तुम्ही स्टडी स्टडी कसली शिकताय काय पुढं.... हा हा..
जेवण झालं की नाही
जेवण झालं की तुमचं
हो जेवण झालं मुलं लहान आहे तुमचा मुलगा लहान आहे काय अजून..
मुलगी आहे मला छोटी
हा हा
आता अ नऊ वर्षाचा आहे आणि मुली जी मुलगी माझी चार वर्षाची आहे म्हणजेौथ आता लागलंय आता परवा
हा हा मग रेसिपी काय काय नवीन ट्राय करत असाल की तुम्ही डब्याला वगैरे
डब्याला बघा म पनीर रोल एक करते कधी कधी म्हणजे पनीर रोल त्यांना द्यायला चालत नाही ऍक्च्युली अ मी हे करते त्याला आलू पराठा करून देतो कधी..
हा मी पण मग आलू पराठा आणि तर मग मेथी पराठे करते मेथीचे पराठे.
मेथीचे पराठे खाते मुल आवडीन तुमचं..
खातो म्हणजे कसं करतो मी अ मेथीची फक्त पानं पानं खुडून घ्यायची. धुवून ठेवायची एक थोडा वेळ कोरडं करायचं मेथीच्या पानांना फक्त पानं घ्यायचे देट नाही घ्यायचे मग मिरची आलं, लसूण, कोथिंबीर, जिरे, धन पावडर हे सगळं मिक्स. करून घ्यायचं मिक्सचर ला मिक्सरला ते करून घेतलं त्यात थोडस मीठ टाकायचं गव्हाचं पीठ मळून ठेवायचं कणिक करून ठेवायचं चपातीला करतो तसं आणि हे अ भाजी फोडणी घालायला घ्यायचं त्यात लसूण घालायची थोडी आणि जी पेस्ट केलेली असते कि नाही लसूण मिरचीची तेन ती फोडणीत घालायची आणि पानं मेथीची घालायची त्यात आणि ते सगळं एकत्र करायचं. बटाटू दोन उकडायला ठेवायचे बटाटे एक एक असलं तरी पण चालतंय किंवा दोन घातले तरी पण चालते. बटाटे उकडून घ्यायचे नंतर गार झालं की मग ते मेथीच्या भाजीत घालायचं आणि ते हलवून घ्यायचं सगळंच मॅश करायचं बटाटो उकडलेले त्यात घालून भाजीत घालायची आणि ते स्मॅश करून घ्यायचं करून घ्यायच सगळं चवीनुसार त्यात मीठ घालायचं थोडं आणि थोडा वेळ ठेवायच गार करायसाठी मग छोटी छोटी पोळे दोन एक दोन लाटायच्या पोळ्या मग ते आपण बटाटूच ते सगळं मेथीच्या भाजीच सारण असते ना केलेलं ते भरायचं पिटात त्यात पोळी छोट्याशा भरायचं आणि त्याला पीठ लावून मग ते लाटून घ्यायचं. आणि मग चपाती भाजतो तसं भाजायचं त्याला तूप लावलं तरी पण चालते. किंवा तिवण तेल लावलं तरी पण चालते. शक्यतो तूप लावलं तर जास्त ते टेस्टी लागते.
हम् हम्
किंवा लोणी लोणी पण लावलं तरी पण चालतेय त्याला हा बटाटू घालायचं म्हणजे अ मेथी कडू असते ना
नाही तुम्ही डायरेक्ट जरी
चलते म्हणून त्याच्यात बटाटू घालायचा असतो त्यो.
ते बटाटू बिटाटू काय घालत नाही मी मी डायरेक्ट
हा ते तुम्ही कसं करता अ पिठात मळून करता काय ते? पिठातच घालून डायरेक्ट
नाही नाही मी कसं करते भाजी करतोय शेंगणाना त्या पण भाजी कसं करतेय की नाही
हा हा
तस भाजी करतोय आणि त्यात जरास हे टाकतोय. आमचुर पावडर किंवा चाट मसाला टाकतोय. आणि त्याला मिक्स मिक्स करून घेतोय जस आपण भाजी करतोय की नाही.
हा हा
खरं चटणी जरा टाकायच मीठ कारण मी जरा असं लागते जास्त पराठ्याला मीठ जरा टाकायच - आणि आमचीर पावडर टाकायच आणि ते छान गोळा करून घ्यायच छोटे छोटे आणि मग चपातीच्या पिठात घालून आपण पुरणपोळी कस लटतोय की नाही
हा
तस घालून लाटून घेतो
हा हा नाही आम्ही आम्ही एक एकदा अ एकदा पण तसं करतो किंवा मग लईच मेथीच जास्त असली की मग मी तिच्याच भाजी डायरेक्ट भाजी करायच आणि पिठात मळून घ्यायचं कोरड्यापीठात गव्हाच्या कोरड्यापीठात घालायचं ते डायरेक्ट मळायचं आणि तेच लाटायचं ते पण छान लागते भाजी सगळं अ आ हा हा ते पण छान लागते ते सॉस सोबत छान लागतो पर पराठ कसं करतात ते
काय करायचं चप चपातचं पीठ आपण मैदा तर काई युज करतच नाही मग पोरगीला काय चपातीचं पीठच युज करतोय सगळ्या गोष्टीला आपण काय करायचं एक अ डबू मिरची हॅलो हॅलो आवाज येतोय ना माझा ढबु मिरची घ्यायची एक आणि एक कांदा घ्यायचा एक टोमॅटो घ्यायचा गाजर असल तर गाजर घ्यायचं आणिअ हे सगळं काय करायचं लांबडं लांबडं कट करून घ्यायचं हॅलो आच्छा हॅलो तुमचा आवाज येत नाही हो
हा बोला आता येते काय
नाही आल काय करायचं हे सग सगळं भाजून घ्यायचं त एक पॅन मध्ये जरास तेल टाकायचं तेलात कांदा टाकायचा कांदा भाजायचा मग डगू मिरची भाजायची मग अ आपण गाजर भाजायचं आणि मग जरा टोमॅटो भाजायच त्यात जरा मीठ टाकायचं टोमॅ स्वास् टाकायच आणि चिली सॉस असेल की चिली सॉस टाकायचा मयनिस टाकायच
हा
आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं
हा
मिक्स केला मग त्याच्यानंतर पनीरचे छोटे छोटे तुकडे करायचे हॅलो पनीरची छोटी छोटी तुकडं करायच आणि ते त्यात घालायचं त्यात घालायचं आणि त्याला थोडा वेळ हेऊन द्यायचं मुरून घ्यायचं सगळे
हा हा
चटणी मीठ हे सगळं आपण जे काय टाकलो की नाही ते सगळं असं मोरून द्यायचं आणि ते साईड ठेवायच थोडा वेळ मग म्हणजे बारीक गॅसवर शिजायला ठेवायच मग एक चपाती लाटून घ्यायची आणि त्याला खालोवर भाचायचं
हा
भजाच आणि थोड अ एक भाग असतो की नई तो जरा कच्चा ठेवायचा एक भाग असतो तो पूर्ण भाजायचा
हा
मग त्यात ते आपण जे पनीरची जी भाजी केली की नाही ते त्यात घालायचं आणि त्याच्यावर मेवनिज घालायचं आणि हे आपलं टोमॅटो सॉस घालायचं परत वरण
हा
घालायचं आणि एका कडेमध्ये तेल घालायचं किंवा तव्यात घालायचं आणि तव्यात ते आपण जी भाग भाजलेली नाही की नाही ती साईड ला यायला पाहिजे आत त्याच्या जी बा बाजू पूर्ण भाजलंय ते आज जायला पाहिजे असं त्याच्या आत रोल करून आ त्याच्या आत भाजी घालून रोल करून घ्यायची ह पनीरची भाजी रोल करून घ्यायच आणि ते तव्यावर साईड न सगळं भाजून घ्यायचं आणि ते रोल हाय असं मुलांच्या टिफिन ला घालायचं आवडीनं खाता
हा
ऐकू आलं तुम्हाला मी बोललेलं हॅलो हॅलो ते ना
हॅलो